हॅलो.
हां बोला मॅडम.
तुमचं नाव तृप्ती पवार आहे का मॅडम-
हो मॅडम.
हा तर तुम्ही आता मा मागच्या कॉलमध्ये तुम्ही म्हणटलात की तुम्ही एकट्या राहता तर एकट्या राहताना तुम्हाला कोणकणत्या समस्या येतात मॅडम.
अं तसी. खूप साऱ्या समस्या असतात कि सगळं काही अ माझं मलाच बघावं लागतं.
एकंदरीत तुमचा- अनुभव माझ्यासोबत शेअर करणार का तुम्ही.
हा तर मी पहिल्यांदाच माझी फॅमिली सोडून- अ अशी घराबाहेर आलेली आहे. तर सुरुवातीला खूप भीती वाटली होती. ह् परक्या ठिका- तिला राहावं लागेल वगैरे.
हम्म
पण आता सवय झालेली आहे सगळ्या गोष्टी माझ्या मी मॅनेज करते
हा
अ सामान भरणंं सिलेंडर अस असेल किंवा काही छोटी मोठी घरातली काम असतील दुरुस् तची वगैरे तर ते सगळं मीच मॅनेज करते ते माझं माझ
तु बाहेरच्या देशात मी कधीही एकटी अशी नाही राहिली. जास्तीत जास्त एक दोन दिवस राहिले असेल कधीतरी, पण नाही.
ओके ओके
हा डिमार्ट मध्ये तुम्ही काम करतो मॅनेजर म्हणून, असं बोललात तर तिथले काही अनुभव
अ डीमार्ट मध्ये मॅनेजर म्हणून काम करणं हे खूपच म्हणजे आव्हानात्मक आहे कारण जवळ जवळ नाही म्हटला तरी दिवसाचा पाच ते सहा हजार हा फुटफॉल असतो आमचा, आणि जर सुटीच्या दिवशी बघयला गेला तर, जवळ जवळ खूपच जास्त जात होतो. फुटफॉल तर तेवढी गर्दी सांभाळण तेवढे कस्टमर्सचे प्रॉब्लेम हँडल करणं, दोनशे तीनशे स्टाफला सांभाळणं आणि ऑफिसर्सना सांभाळण त्यांना गाईड करणं हे खूपच आव्हानात्मक आहे. मी खूपच थकवणार आहे. अ ऍज अ रिटेलर आम्हाला नऊ तास पूर्ण उभारावं लागतं, इकडे तिकडे पळावं लागतं.
हम्म
तर खूपचअ वेदनादायी सुद्धा आहे.
हा तर तुम्ही जिथे राहता तिथून तुमचं हे कामाचं ठिकाण खूप लांब आहे, खूप तुम्हाला प्रवास करायला लागतो की तुम्ही अगदी सहजरित्या पोहोचता तिथे.
अ नाही नाही मी जवळच रूम केली. जेणेकरून माझा प्रवासाचा खर्च वा वाचेल
रूम मध्ये तुम्ही रूम मध्ये तुम्ही एकट्याच राह की तुम्ही सगळे मिळून मैत्रिणी वगैरे असं काही.
अ माझे सिनियर आहे. जी माझी कलीग आहे.
हम् हम् अशाने तुम्ही, सग खर्च जो असेल तो वाटून घेता की,
हो हो जो महिन्याचा खर्च असेल तो आम्ही वाटून घेतो. जावेळी जैस सामान लागेल ते ती आणते. जी घरी असेल ती, ते आम्ही लिहून ठेवतो आणि महिन्याच्या शेवटी खर्च विभागून हे करतो.
ह मग ह्यामध्ये कधी मतभेद खाण्यावरून असेल, वेगळं कल्ल कल्चर आहे आता तर कधी काय असं
अगोदरच्या एक मुलगी होती राहायला आमच्या कडे तर तेव्हा थोडेसे मतभेद वगैरे व्हायचे. पण आता आम्ही दोघीच असतो. असल्यामुळे काही मतभेद एवढे नाही होत.
काही तुम्ही अशा गोष्टी शेअर करता का घरच्यांविषयी असेल काही भावनिक गोष्टी असतील.
हा दोघीच असल्यामुळे तिच्या खुपसाऱ्या गोष्टी मला सांगते मी माझ्या खूप साऱ्या गोष्टी तिला सांगते तर अशी विचारांची देवाणघेवाण आमच्यात सातत्याने होतच असते.
हम हम सिनियर म्हणून तिची काय मदत होते तुम्हाला.
अ.. सिनियर म्हणून ती स्टोरमध्ये सुद्धा आम्हाला सांभाळून घेते. तसेच वेळवेळी गाईड पण करते की ट्रेनिंगचा जो आमचा पिरियड आहे. जे ट्रेनिंग आहे. ते तीन तीन महिने असं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज असतो. आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये खूप. वेळ नाही राहत तर त्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन काय शिकायचंय काय करायचं आहे. या सगळ्यांबद्दल ते सांगत असतात.
अजून काय मॅडम तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही सांगू शकता. तुमच्या दैनंदिन जीवनाविषयी.... किंवा तुम्हाला जर विचारायचे असतील. तर त्याही तुम्ही विचारू शकता.
नाही नाही मुलगी झाल्यानंतरचा तुमचा अनुभव कस आहे मॅडम
मुलगी झाल्यानंतर एक खूप छानही वाटत मला आणि पहिली मुलगी असल्यानंतर न छानही वाटत काही एकटी सांभाळत असल्यामुळे खूप प्रॉब्लेमही होतात कुठे एकटी जाऊ शकत नाही. तिला बरोबर घेऊन जावं लागतं तर तिचीही धावपळ होते माझीही धावपळ होते.
अच्छा.
हा.
एक स्त्री म्हणून ह्या सगळ्या जबाबदऱ्या पार पाडत ना तुमचं काय म्हणण आहे. तुम्हाला तुमच करिअर सुद्धा पहिला ठेवावा लागला असेल.
हा एक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा प्रसंग एक ना एक दिवस येतोच. त्यामुळे जर मुलां च मोठ म्हणजे मोठं होताना तो जर प्रवास बघायचा असेल. तर करिअर थोडस बाजूला खेळावंच लागतं.
हम् हम्.
हा करिअर करिअर किंवा नोकरी नक नोकरी आपण नंतरही करू शकतो थोडस मोठ मुलं झाल्यानंतर आता जर तुम्ही माझी मुलगी बघत असाल तर तिचा आवाज येतोय आणि तिचा आवाज येऊ नये म्हणून मी जर जितकी लांब लांब सरक ते ती माझी मुलगी हसत हसत तितक्या मोठ्या मोठ्याने वरडते.
पचच. अ नक्की तुमची मुलगी इथ आहे
तिला समजतय की तिच्या आई फोनवर बोलते, आणि मी मुद्दाम कसं ओरडलं पाहिजे असं तिला समजतय मॅडम.
हो, हो, हो अरे वा. खूपच नटखट आहे तर तुमची मुलगी.
आणि मग मुलांना मोठं होताना नाही पाहिलं त्यांना नाही वेळ दिला तर मग काय उपयोग त्याचा?
हम्म हम्म हम्म बरोबर आहे मॅडम.
हेच ते दिवस असतात मॅडम मुलांचं मोठं होताना ते क्षण बघणं ते क्षण अनुभवनं
हम्म हम्म मॅडम.
करिअर नोकरी होत राहील.
ओके ओके मॅडम.
अजून काय मॅडम?
काही नाही मॅडम चहा पिला का?
ठीक आहे मॅडम मग तुम्ही माझे कॉल उचलले त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभारी आहे मी.
अ अजून काही मदत लागणार आहे का तुम्हाला? तर तुम्ही मला बिंदास सांगू शकता.
हां ठीक आहे मॅडम मी थोड्या वेळाानंतरन कॉल कर ते तुम्हाला एकच मिनिटं.